हो बोलला ना? झालं का? चहापाणी वगैरे! !
हो झालं! झालं! तुमचं! !
हो आत्ताच झालं! आज रविवार ना? मग सुट्टीचा दिवस हाय! ! हॅलो.
हो हो.
हो आवरली आत्ताच.
हो का? कडा खूप छान वाटतय त्या माकडा बघून व ह म्हहितलं बाई माकड इड कुठं पण फिरता वगैरे यांच जंगलाच तर खूप झाडं वगैरे थोडडी वगैरे विचारांच खूप नुकसान वाटले सध्या.
हो ना त्यांना राहायला झाडच असत.
राहायल झाड वगैरे हम्म. तोडून वगैरे टाकले लोकांनी परत बाग वगैरे बघत. वाघ कधी जंगलाच्या बाहेर यायचे का पूर्वी तेवढे?
नाही नाही अजीबात नाही.
आता किती वाघ वगैरे जे येता बाहेर किती धुमाकूळ घातलेली त्या वाघांनी वगैरे.
आज कारण की आता जंगलच नाही राहिले ते कुठे राहणार आहे मग
हो जंगल पण नाही राहिलं हो. तेच ना म त्यांना प्राण्यांना पण भरपूर असं संघर्ष कराव लागत. कुत्रे मांजवर तर कोणी पण पाळतं बरोबर आहे का नाही.
हो हो बरोबर आहे.
हो हो तस वाघांचं वगैरे सिंह किंवा वाघ, हत्ति हत्ती तर कधी जंगलाच्या बाहेर निघत नव्हतं आता आता हत्ती पण यायला लागली जंगलाच्या बाहेर.
म्हणजे हे हिंस्र प्राण्यांना राहायला त्यांची त्यांची सोय होती ती बाहेर निघायची नाही त. आणि आता काय झालं जंगल तोडी मुळ आता त्यांना राहायची सोयच राहिली नाही ना. त्यामुळे आता त्यांना त त्या गोष्टीच हे व्हायला लागले ना.
हो त्रास तेन
हो.
आणि त्यांना पाणी वगैरे पण नाही ना उपण्यासाठी महिला पर त्यांचे खोपे वगैरे राहायचं. वाघ हा जंगलाचा तर राजाच म्हणला जायचं हो की नाही मझ ते जंगलाचा राजा तर जंगलाच नाही ठेवला तर राजा कुठून राहिलो आता! एवढी एवढी वाईट परिस्थिती चालू आहे सध्या तर तुम्हाला सांगते य म्हणजे का मांजरी वगैरे. ते मांजारे तिला तीन पिल्ल झाले तर छोटे छोटे पिल्लं तर माझं घरचं म्हणणे यांना इथ पाहू नको म्हणे तरी का म रोज त्रास देतील मग मी त्यांना बोलले आह आपण नाही केलं त्यांचं तर ते कुठे जातील त्यांना खायला पाणी पण नाही आता तुम्ही सांगा आता नदी वगैरे असत किंवा तलाव वगैरे. भरपूर पाणी आटून गेलेलं आहे आता पाऊस पण नाही काही नाही पक्षी म्हणा किंवा प्राणी म्हणा त्यांना पाणी नाही किंवा खाण्यासाठी काही नाही तर मी त्यांना रोज थोडं-थोडं-थोडं पाणी देते परत खायला देते म्हणजे जस आपला जीव आहे तसं त्यांच पण जीव है ना तर जसेच, तसेच अनेक प्राणी जर म्हटले जर मांजरीवरून आपण एवढा विचार करतो, तेव्हा बाकीचे प्राणी तेव्हा त्यांचे काय हालत असेल हो,
त्यांचे तर खूप हाल आहेतं कारण की अं आपण मांजरीला म्हणा, गाई -वासरं किंवा म्हशी यांना तरी पाणी देऊ शकतो किंवा कु त्रा यांना पण भेटू शकतं पण मग समजा पक्षी आहेत चिमणी म्हणा पोपट आता बरेच रागू, बरेच काही पक्षी आहेत त्यां ते कसे काय पाणी पित असतील?
हा पण प्रश्न आहे ना, कारण की त्यांना तर न एखादं तळ दिसलं, एखाद नदी दिसली, तिथं जाऊन विहरं दिसली विहिरीत पितील पण मग झाड झाड नसल्यामु झाडच तोडी होत असल्यामुळे, जंगल तोड होत असल्यामुळं. पाण्याचा प्रॉब्लेम ये लागला आणि त्याच्यामुळे त्यांना पाणी भेट प्यायला पण त्रास व्हाय लागला ना,
प्राणी म्हणजे पाणी भेटायला त्रास झाला किंवा त्यांच खा पान वगैरे सगळं गेलं ना, नाहीतर ते काय करता माणसान युद्ध करता आता वाघा वाघाच मारलं तर खूप ऐकलं खूप लोक वागानी मारलं खूप, खूप प्रमाणाच्या बाहेर एक तर छोट होतं आमच्याकडे पाच वर्षाचा मुलगा रक्षाबंधन होती, तर आई वडील म्हणे चल आता आपण रक्त बंधन साजरे करू, तर घरात सगळे करत होतं ज फक्त बाथरूमला गेलं बाहेर फक्त अनिल दोन मिनटांत लकीच त्याला वाघाने धरून घेतलं, तेव्हा ते म्हणजे अस आई वडिलांची कसं म्हणजे किती वाईट वाटलं असल, प्रत्येक रक्षाबंधन आठवून येईल ना. अरे वाघानी माझं
त्याची बहीण ती चिमुकली रडत होती.
हो खूप, खूप आमच्या इकडे ते घटलं ना खूप वाईट वाटायचं म्हटलं किती, एवढी- एवढी मुलगी तिने राखी बांधली त्या दिवशी तिच्या भावाला वाईट वाटलं असं नव्हतं घडायला पाहिजे, पण मग प्राण्यांना दोष देतो.
प्राण्यांना दोष देण्यात आर्थ नाही, आपली चुकी आहे मुळात कि आपण जंगल तोड करतोय त्यांना मुगृ राहण्यासाठी ठेवलंच नाही तर ते काय करणार आहेत हे ही ते
ते काय करणार त्यांना काहीच नाही ठेवलं ते कुठं राहतील, कुठं बसतील काहीच नाही ना आणि आपल्या ठीक ये गाई वगैरे म्हशीना तरी गोठा वगैरे असतो, किंवा कुत्र्याला पण आपल्या इथे जागा असती पण त्या प्राण्यांना नाही हे ना सध्या तरी चालले अवघण सगळं. आपण गाय गायीला तर किती जीव लावतो काही मध्ये तेहतीस् कोटी देव दिसतं आपल्याला,
हो.
मुक्त प्राणी असं, ते पण हू हू करतं, आपण पाणी जरी पीत असलं तर ते हु हू कर तच ते आपल्याला कळत याला पाणी पाहिजेल हाय. तसं जंगलातल्या प्राण्यांचं नाहीये ना. हरण म्हणा किंवा काय कोल्हा वगैरे ह्या गोष्टी अस खूप वाईट चालू आय जंगल तोड. झाला बोळ येतात खूप अवघड झालंय ह्या प्राण्यांच तर.
अवघड म्हणजे भयानक अवघड झालय त्यांना राहण्यासाठी सोय नसल्यामुळे ते
हम्म, कसे पण भटकता आणि आता पाणीच नाय. पिण्यासाठी काही ठिकाणी तर पाण्याचा खूप प्रॉब्लेम आय त्याच्यामूळ ते कस काय म्हायत पाणीच न करेक्ट येण्याचं वगैरे. आता सकाळी ते झालं त्याला तुम्हाला सांगतोय आम्ही टमॅटो दिल पापडी वगैरे दिली. तेवढ त्यांनला पाणी दिलं म्हटलं पाणी वगैरे लागलेली असेल. ते थोडं फनी विल दिसतं. त्याचे पिल्ल पण होते त्याच्यासोबत म मी त्याला पाणी वगैरे अस दिल. नुकत ते पिल. म्हटलं बापरे याची असे परिस्थिती येत बाकीच्या प्राण्यांच तर काय असंल म्हटलं.
ते तरी आणि एखाद्या वेळेस आलं तरी भीती नाय वाटत म्हण माकड, वाननेर वगैरे ते आलीत मग हे सिंह, हा ती, घोडे यांच तर खूप अवघड ए. पाऊस जोपर्यंत पडणार नाय तोपर्यंत ते मग आजच चालू होणार आता. आणि मेन म्हणजे आपल्याकड पण पाणी आपण पण पाण्याचा युज दुरुपयोग जास्त करतो तो कमी करायला पाहिजे.
हो मग पाण्याच्या होत
तो गं रोज उठल की कुठली तरी कपडे काढायची धुवायचे भांडी धुताना एवढं मो ठं- पाणी वेस्ट करायचं त्या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजे ग.
हो टाळल्या पाहिजे म्हणजे सगळ्यांना पाणी पुरवठा होऊ
पाणी पुरवठा होईल म्हणजे एक घरातून सुरुवात झाली तरच दारा पर्यंत जाईल नाय तर आपण घरातच बसलो तर
हो आपण जगाला ज्ञान पाजायचं आणि स्वतःच परत करत बसायचं. त्याला पण अर्थ नाहीये बरोर नाय. असं तर नाय केलं पाहिजे हो. सगळ्यांनी एक सारखं सपोर्ट केलं तर पाणी पण वाचत. आणि मुख्या जनावरांना पण भेटतं.
हो हो.
म आस पण असतं.
म्हणून ते सगळ्यांनी अंमलात आणले पाहिजेत. विचार की नाई आपण थोडं थोड तरी पाणी आपण भांडी धुतो तेव्हा दो जिथं आपण दोन बादली साडतो हॅलो अन् जिथे दोन बादली सांडतो तिथ आपण एक बादली सांड म्हणजे यूज केला तर तेवढीच ए की बादलीचा यूज कमी झाल्यामुळ आपल्याला पण चांगलं आणि पाण्याच साठा पण होऊ शकतो तेवढाच. आणि त्याज्यानंतर आपण कपडे धुतो कपडे हो कपडे धुवताना पण तेवढंच आपण अ आपल्याला काय असतं कि चला पाणी आहे ना म थंडा भरपूर एक दोन चार कप कपडे पिळले की लगेच दुसरं ते पाणी टाकून द्यायंच आणि दुसरं घ्यायचं असं करतो त्यापेक्षा पिळा ना त्याच कपड्यात ते जर नसल तर तुम्ही एकाच बादली मध्ये सगळ करावं लागेल त्यापेक्षा आज चार सांडताय तर दोनच सांडायला पाहिजे.
हो मग पाणी तर बचत केलीच पाहिजे हो.
कारण की ग भांडे धुताना आपण बेसिंगमध्ये धुतो ना तर खूप पाणी सांडलं जात मग मी एक तर छोटा नळ करून धुते जर मला वाटलं की नाही ह्याच्यातून पण जास्त पाणी सांडते तर मी काय करते पातेल भरून पाणी घेते हातांन नाही का आपण पहिलं गावाकडे तसंच करायचं तसं करते.
हो.
म्हणजे त्याच्या माध्यमातून तेवढंच पाण्याची बचत होऊन जाते.
हो त्याच्या पाण्यामुळे ते धरणं उपसले जातात अस किचनमध्ये काय करता धरणाचे पाणी जात बऱ्यापैकी ते फक्त निस्त आहे म्हणून वापरू नका. सगळ्यांना पूरल पाहिजे मुक्या जनावर आज धरण संपली बरोबर मुकी जनावर कुठं जाणार पाणी प्यायला आपल्या माणसाला तरी म्हणता येतं आम्हाला तहाण लागली वगैरे सांगू शकतो कोणला ते कोणला सांगणारे कोणलाच सांगू शकत नाही ना म्हणजे एवढा प्रॉब्लेम चालू पाण्याबद्दल विश आणि हानी खूप बसतीये प्राण्यांना तर ते जंगल वगैरे पेटावता वगैरे ही नाही करायला पाहिजे ओ जंगल पेटवून वगैरे काय भेटतं सांगा बरं
काहीच नाही पण तरी पण लोकांना समजत नाही ना
हो ना नाही नाही समजत नाही. डोंगर ते राहता वगैरे ते आपण त्यांचं जंगल उद्ध्वस्त करून द्यायचं सगळं त्यांनी एवढं मेहनतीने बनवेलं असतं घरं वगैरे सगळे त्यांच ये आणि आपण लोक आपले वेडे
आपण नाही करत की अ मध्ये ते असतील बाबा त्यांचा जीव धोक्यात येईल. हा आपण विचार नाही करत माणूस
हा नाही काही जण झोपलेली असता आग येती त्यांच्या पाशी मग तेव्हा कळतं अरे जंगलाला आग लागली की तेव्हा ते प्राणी पळता. म्हजे त्यांचं खूप नुकसान करता बऱ्यापैकी नाही केलं पाहिजे त्यांच तर
त्यांच नुकसान करून तरी मग अ ते काय करता मग त्यांना काय पर्याय ये मग चला गावाकडे येता मग ते गावामध्ये असं होतं मग मग त्याचा त्रास झाला की मग आणि त्रास झाला त्रास झाला अस होत. धन्यवाद थँक्यू.